हा यायलाय काय आवाज.
हा, या लागलाय बघा.
हा-हा काय करालायसा.
काय नाय बघा, आहे नव आता बठलोय.
हा-हा चहा पिलासा काय नाही.
चहा नाही.
चहा नाई आता तेनी आल्यावर.
हम्म.
मग पोरतेन बरं, बाळ हाय नव बसलय.
हा - हा पोर तेन हायत बरीयत.
पट्या घालात बसलय, या-या करत.
ह. अग भिज, उभारायला लागलय.
होय त्या सोप्याला तेन धरून उभा राहायलाय.
पडल बघा लक्ष ठेवा त्याच्याकड.
होय, लक्ष असतय की.
हा.
हम या या या करालाय.
अ.
पोर बरीयत काय?
पोर हायत बरीयत.
हम काय कराल्यात.
यो हाय नव याला बर नाही मनून‌ आलाय परत मगाशी आता येईल.
हा चालू झाल्या नव शाळा.
व्हय शाळा चालू झाल्या की.
हा ह, मग तिकंड कधी आलासा.
तिकंड आलो तीन तारखेला का चार तारखेला आलो. तुम्ही काय गेल्यापसन फोन कराय नायसा आ.
फोन नाही केलो, कुठं आई तेन आलेली इथं.
मावशीतेन आलीत.
होय गेलीत की कण गावाला.
हा हा.
राहिलेलीत आठ दिवस होतीत.
हम मग आठ दिवसांन गेलीत.
अ ह.
हम्म.
पोरांचीच.
नाही एक त बारका तेवढा आलता.
हा हा.
हम्म बरका आ लेला हम, मग.
काय नाही बघ.
मला वाटल लागतोय क नाही काय माहीत. लागला. लागला की, ह हम्म. मग गरमी आहे तिकडं.
अ हाय की, तिकडं पाऊस नाही.
इकड अजून एकदा पण पडला नाही पाऊस.
नाही.
नाही.
हम् हम‌्.
गरमव्हालाय इकड, तेनी येतील यायला साडेसहा वाजत्यात.
हा.
ह‌्म, मग जेवण.
उठल्यावर नंतर आता करायचं.
हा हा. ताईंना केलता फोन, हम्म.
तिला ॲप घेऊन हे कराय ऍड व्हायला लावशीला क नाही.
होय सांगतो की सांगितलय की त्यांना.
अ.
सांगितलंय एप्लीकेशन घ्या म्हणून.
अ ह
हम्म आ ते काय येईना म्हणालती तिथ बा कॉल
ये ना
होय तुम्ही पहिला करत न्हवतासा काय हम‌ हा त्यावेळेस काय घेतलेला वाटत येत नव्हता कॉल म्हणालतीत
अ ह बाबाओ हॅलो
ह ॲप
नाही ते घ्यायला‌ लागत्या ओ प्ले स्टोर मधन
होय घ्याय लागत्या
होय
सांगितलं त्यांना घेऊन ठेवा म्हणून कधी पण आ म्हणजे अस त ऑनलाईनच येतय नाही
अ
हम्म मॅसेज येतोय ओ
हम्म् मग
काय नाही बगा
अम‌् काय करायलाय
काय नाही आता उठलोय आता च्या तेन करायचा
हा, हा मोबाईल सायलेंट करून झोपलेला होय
होय सायलेंट करून झोपलेलो
ह हा
झोपलंच अस कोणाच तर फोन येत्यात गोळ्या खालेलो ओ होय खाल्लेलो ते उष्णतेचा त्रास लय व्हालाय मला
उष्णतेचा
ह
हम‌् हा काय उन्हाळया लागल्यात का काय मग औषध घेतला नाहीसा
घेतलंय की औषध
हम्म जरा
ते गोळ्या खाल्लोन झोपलो मला रातभर झोप नाही
ह त्रास होत असेल ओ
अ
हम्म हा
अणि झोपलाव दोगपण
अ हा त्याला काय झालंय
त्याला ताप आलाय शाळेला गेल्यावर ताप आलाय आलता परत आलाय
होय
मग त्याला दाखवून आलो बघ
हा, हा मग हे पायाला जरा की नाही तेलानं मालिश करायचं हा पायाच्या तळव्यांना तेलात सर तेलानं मालिश करायचं.
''हं ''हं''
पाणी प्यायच भरपूर.
अ'' हं''
मग मग आणि काय.
काय नाही बघा तुमच्याकड. हम् हम् कुठ घरात.
हा,
घराकडे केलता तर मगाशी आलता त्यांचाच. झोपणार आहे मम्मी म्हणली झोप आणि नंतर कर म्हणाली.
हा हा.
मग बरे आहेत सगळे.
आहेत आहेत बरे आहेत बघ.
तिला फोन लावावा म्हटलं तर. त्यांचा पण पूर्ण झालाय टास्क.
कुणाचा.
तिचाच की.
''हं'' हा ''हं ''हं'' मला मधी मामीनीं तेवढं केलत्या.
हा,
होय होय होय. मग त्यांच्या सोबत बोललेलो चार कॉलवर. ''हं''
तुम्हाला केलता म्हणून.
होय.
''हं'' मग.
काय नाही बघा.
हं जेवणाचा मेनू काय मग आज.
आज मेनू पापडीची शेंग. करायची.
''हं'' हं''
ह,
आणि.
भात आमटी भाकरी. तुम्ही काय करणारेसा.
मी पुलाव करणार आहे.
होय रे
पुलाव होय. ह्याला आता आल्यावर आंघोळ घालायची आहे.
पिल्लूला होय?
होय.
हं हं गेला पाणी म्हटलं पाणी बांधलं काय म्हणलो.
पाणी. ते नाही तिथं होत तेव्हां जरा सर्दी झालती. कमी आली नाही. मग आता जरासं आलंय कमी. लई सर्दी झाालती त्याला.
हा
आन तिकडच्या इकडच्या वाऱ्यान त्यांले पाणी गाळत नाकातन. म येताना औषध घेऊनच आलतो ते घातलं. आले कमी सर्दी.
व्हय.
मला वाटलं आणि त्रास होतोय का काय त्याला? होय. लक्ष ठेवतोय. लक्ष असतय त्याच्याकड.
होय. आता चालाय लागलाय बघा की. वा त्याच्या बघ
चालालाय नाही उटायलाय धरून.
धरुन उट-
टेबलला धर- हा. टेबलला धरतोय. सोफ्याला धरतोय आणि उठतोय आपप्पा मनानच.
नववा. नववा महिना लागलाय वाटत की.
होय. लागलाय की. नववा संपून धाववा लागलाय. धाव्वा धाव्वा.
ओ दहावा कसा लागलं? नऊवा आहे नऊवा. अं.
चार सप्टेंबर.
हां. हां. चार सप्टेंबरला आहे का नाही? हां. म धाव्वा लागला.
हां. डोस द्याय -
हां.
डोस होय. सकाळी ते आलती आशा मॅडम. ती म्हणली आता पुढच्या महिन्यात या म्हटली.
हा. हा.
हं. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काहीत र असतय वाटतं बुधवारी.
अं. हं.
हं. म आता पुढच्या महिन्यात द्यायचा डोस.
हम्. घेऊन या जाऊन.
काय ते? हॅलो.
डोस.
होय. एकच असतोय नव्ह हा? हो. येतोय की घरातलं पण- दोन?
दो व्हाय.
दहाव्या महिन्यातला?
हम. मांडीत एक आणि हातात एक.
हां. हां. मग ह्याच्यानंतर आता कधी?
अ तवा म आता दीड वर्षान.
दीड वर्षान व्हय.
हम्म. दीड वर्षांनी उच केले त्याला डोस देऊन आणल्या आणल्या हे लावा मिक्स लावा.
रिक्सा.
हम्म आणि बरप लावायचं.
हा हा, अ होय.
हम.
वीक्स नाही तर बर्फ लावायचा.
हम्म हम्म. आणल्या आणल्या विक्स पण लावा आणि बर्फन पण शेका म्हणजे हलका पडल त्यांना.
हम्म हम्म ह मग.
काय नाही चहा ठेवायला गेलो भाच्याला चहा पाहिजे तुमच्या.
होय एवढा मग ऊन्हात चहाची तल्लफ आलीय.
होय चार वाजल्यापासून लागतय चहा कर चहा कर करून.
हा इकड सात वाजलं तरी पण अजून ऊन असतेय.
हो मी इकडं पण तसंच आहे ऊन पाऊस कुठाय इकडे तर.
साडेसात वाजल्या तर पाच वाजल्यात सहा वाजल्यात असं वाटतेय.
हम्म दादाला कुठ काय फोन. केला तुम्ही जायच्या आदी आदल्या दिवशी मला फोन केला रविवारचा.
होय होय चालत करतो घ्या आणि.
झालंय बघा कट करा टायमिंग झालं बघा ह.